हॅल
हा
काय काय स हो येत आहे ना चल स्वयंपाक करू लाग मला थोडाफार
हा का स्वयंपाक चालुय
हो पोळ्या तसे झाला पोळ पोळ्या वगैरे केले मी भाजी बाग आहे पण काय नाही काम काय आपलं करायचं ना
हा का
मग
झाला का पूर् हा स्वयंपाक करून बसली आता म्हणूनच फोन लावला
बर झालं आणि तर रात्री किती वेळ झाला होता माहितीय तस मस्त वाटत होत कारण मी स्लाबवरती बसली होती नाही तर ना एकटी कधी नाही बात करायला तिकडे जाते मी फक्त काम करायचं हं आवरून घ्यायचं आणि मग काय मोबाईल धर काम राहतात मग काम धरून बसायचं आणि आता त चटाई वगैरे बनवायच शिकलेले मी ते हातले ते हातात नाही का ते सुया असतात बघ
हा हा ते मोठे
हो त्याच्याने गुंफायचं शिकली ना मी तुला येत का हा
नाही ना नाही येत
म सोप आहे ग
कशावरवरून शिकले
माझी भाची आली होती ना तिने शिकवलं आता बाई म्हणे असं बनवायचं म्हणे अस तस मग मी एकला हनी नऊ नऊ ह नऊ टाक्यांची बनवली एक सोड्या टाक्यांची बनवली आणि आता बनवते ती सत्तावीस तारखांची आहे मोठी आहे डायरी मोठी म्हणजे इतकी पण नाही चाळीस चाळीस ची खूप मोठी येते म्हणे पण मग माझ्याकडे किती सहा नंबर च आहेत ना त्या सूया हम् का दोन तीन दिवस असत बघत बस होती म्हटलं मी बघत नाही मला ना हातात दे म्हटलं करायला मग डायरेक्ट फोटोून घेतलं त्या हाताला पण शिकून गेली मला समजलं ते टाके कस सोडायचे कसे खूप खायचे आता ज हा
एकदा ना असं बघितल्याने नाही जमणार पण ना केल्या नाही जमणार ते आपल्याला एक माझी वहिणी नाही का आता अशाला लागलेली तिला जमत पण ती कशी कस बनवायचं ते सांगत नाही ती
म्हणजे चांसलीला का लंगडीला
आा
लंगडीची आहे का चछान शैलीची आहे
ंगडीची लंगडीची आता नवीन लाग
तिकडच्या हा हनुमान पाड्याकडे तिकडच्या सेटला लागली ती का
हा हा तीच
बारकी सारखी आहे.
ती बारकी सारखी ती
हो हो. ब मग नाही फक्त आपल्याला ना ते टाके असतात ना, ते सोडायचे. शिकायच मह कारण ते सोडत नाही तोपर्य आपल्याला बघ मधला भाग असतो तो लहान करावा लागतो आणि तो वरचा असतो तो गोोल राऊंड मध्ये तो मोठा बनवावा लागतो ना त्याच्यामुळे टाके सोडावे लागतात. ते गुफ्फत गुफ्फत सोडायचे ह
चांगलं आहे ना उलट आप हे सगळं शिकल्याने आपल्याला आपलाच फायदा होणार आहे ना शिला मशीनच पण होत तई पण टाईमच नाही ना काय करणार.
आता करणार का नाही तर्ञ आण नवीन पंचवीस जणांची बॅच बनवून घेणार मग
पंचवीस जणांची पण कस हे आपलं का होऊन जात पण होऊन जात त्याच्यामुळे आता बघ मी
ते गोटाडीची म्हणताय आणि लंगडीची नाही तर मग मी बघ. तिकडे जा येईल.
इकडच का
कि ग पाहिजे ना मग माझे मग शिंग इथं आहे. नाही तही छांगतयच त्याच हा माझे आमच्या गटाचे ते आहेत पण माझे माझे स्वतःचे दोन आहेत एक पिको फोल होते आहे, आणि एक शिलाई मशीनचा आहे, साध.
बॅच चालू केली कि को कोणत्या मशीन वर शिकवतात, गटाच्या
गटाचे आता दोन मशीन आणलं होते होते. आणि माझे दोन असं चार आणि दुर्गाताई हो ती माझी जेठानी तिच आणि एक तिचीच बहीण आहे, ती बी जेठाणी लागते. सगी च चुलत आहे ती आणि मग ते असं म्हणून आम्ही सहा मशीिनी घेऊन आलो होतो. माझे दोन गटाचे दोन आणि ते दोघी बहिणीचे दोन असं.
मग शीट
नाही मी ति तकडे रूम भाड वर घेतलं होत दुर्गाताईच्या घरी म्हणजे पार्टिसिपेट मध्ये होत ना म्मी
आणि ते तुम्ही रोष्णाताईथ सोबत होते ते, आता मग ते तिकडडे नाही जात का.
जातो पण आम्ही ते सॅनिटरी पॅडच काम करतो ना ते, ते थोडं ना आहे त्याच्यात हे तर वेगळं आहे, ज्ञानवाल्यांच
हा का
वेगळी वेगळी आहे ना, त्याच्यामुळे तर मॅडम आम्हाला रागव होत्या म्हणे इकडे पण तिकडे म्हणे सगळे काम म्हणे अपूर्ण म्हणे असं म्हटलं तुम्ही आम्हाला पार दिला नाही, तुम्ही बोलताय म्ह ने काम करायचं नाही.
तुम्हाला नाही बोलले का ते स्टेटस लावल्यांतर तर ते सद्गुगु रु ज तुम्ही लावलेलंत. नाही बोलले ना काय, हा आ मॅडम तुम्ही नव्हते का त्या दिवशी तुम्हाला तुम्ही तुम्हाला नाही बोलले तुम्ही दोन दन त्याच्यामध्ये काम करतात म्हने आम्हाला माहिती पलं असं तसं बोलत तर ते तुम्हालातिथं नाही माहिती येत.
कोण कोण.
आणि त्या दिवशी सर ते सर राकेश मोरे सर बोलत होते की, आता स चालू आहे, तर तुम्ही तिकड पण काम करता तिकडचा डाटा तिकड करतात म तसं बोलत हो तर तुम्हाला नाही माहिती.
हा ते राकेश सर पण मी राकेश सरांना बोलले होते, ना मी त्या दिवशी त्या दिवशी ना म्हणजे खूप म्हणजे दोन तीन. आठवडे झाले वाटत महिने म्ह आठवडे मग. तेव्हा ना ते राखेश सर म्हणे सर. फुलवाल्याचा मला पण माहित पडलं म्हणे असं बोलले मला. हो सीमास. मला यायला वेळ होता, पण मी होती सलिता मी असं. तेव्हा बोलत होत. ते पण मी ते सरांना सांगितलं आम्ही मदत म्हणजे फक्त सर. तर लोकांना विचारत होते, त्याच्यामुळे फक्त पण आपले जे लाभार्थी त्यांच नाव. हो नाही दिला आम्ही.
हा तोच ना डाटा वगैरे नाही देत आपण आपण त्यांना. त्यांना कस फक्त आपण जे विचारतो ते आपण हे करतो पण डाटा वगैरे आप
हा आणि ते मीटिंग वगैरे घेेतात तेव्हा सहभागी होत. तो ना आपण. मी आ प ना ते तस नाही म्हणे करायचं असं हो.
असा बोलत होते, तुम्ही आता त्या. त्या दिवशी ते ठेवलं ना मी तुम्हाला विचारणारच होती, मॅम आण मॅडमन आण ते काही नाही बोलणार का, तुम्हाला म्हणून पण.
नाही ते म मला काय बोललं होते, अगोदर म्हणे. सद्गुरुवाल्यांच म्हणे हे ते म्हणे अस काम तुम्ही काय. म्हणे काही काम नाही करायचं असं बोलून दिलं मग्मी कशाला घाबरू.
मग हा.
मग आपल्याला काम करायचंय.
कुठं पण तर कामच करायचं आपल्याला, इकडं पण तिकड पण तिकडं पण आपल्याला माहिती भेटाय असल. ते माहिती घ्यावीस
लागतेल मग सगळी माहिती चांगली देताना कोुणी. आणि आपल्या साठी करता य ते दुसऱ्या लोकांसाठी. थोडे ना सगळे आपले हम्म.
कोण करतात.
वर हम्म
त्यांचा ल लेडीज नाही ना.
लेडीज आहे ना मॅडम आहे, ना त्यांची. खेत्याला राहते.
हा का. असं सी सी आर पी वगैरे नाही हे गटाचेच काम करतात ना त्याच्यामध्ये.
हो गटातले महिला नाही नाही गटातले महिला पण नाही. ते आपल्या ज्याच्या रेशन मध्ये नाव अस असेल मतदान यादीत नाव असेल अशा महिलां सोबत काम करतात ते सद्गुरुवाले.
हा हा ते पण चांगलं आहे, पण आपल्यासारखं नाही ते. त्यांचा मोठा प्रोजेक्ट आहे, ते असं स आपल्यासारखे कसे किचन गार्डन सारख. कनाय ते करतात. मोठ आहे, त्यांच म्हणजे मिरची लागवड टमॅटो लागवड त्यांच्या एकर मध्ये. ते आणि शेतामध्ये विहिरी सार विहिरीचे काम करतात तेच बोलर हे. बोरचं, पाईपलाईनचं काम करतात ना?
हा. पण मग ते खूप कमी लाभार्थ्यांना देतात.
हा. कस? एका गावात एका -एका गावात एकाच जणांना भेट- त नाही तर ते पण पैसे भरावे लाग-
पैसे आपले निम्मे त्यांचे असं.
हा. निम्मे त्यांचे. आमचं पण पाईप लाईन केली- आणि अजून सोय - वेगरे हे करायचंय. पण विहिरीचे वगैरे करून ठेवलेयेत - पण आमचं पाणी नाही लागलं ना. तर दोन तीन दिवसात येणारे. असं तसं मग म्हणून बोलणं झालेलं. पण आता काय माहिती नाही. ते काय बोलतील तस काय बोलणार-
च आहे. पण म्हटलं जे पैसे भरेल ते जितके भरायचे असतील-
हा तेच ना. आम्ही आता पंचवीस - चाळीस भरले अजून चाळीस बाकीये ते बोलतात की आता - सरूजर लावणारे व लावणारे येणारेत. तुम्ही तोपर्यंत पैसे भरून द्या अस बोलताय. पण आता अजून पैसे आता पै- ते आाताच पैसेे संपून गेले. आता विहिरी -विहीर आताच बंद केली. पाणीच नाही लागलं ना म्हणून बंद- करून टाकली.
बापरे! म आता? म्हणजे पाणीच लागलं नाही. तुम्ही तर तिथं हे केलं असेल ना?
हा. दाखवलं पण ते कस या वर्षी- तीना कसं विहिरीला खूप कमी पाणी ना ते पूर्ण खाली- चाललं गेलं या वर्षी. पाऊस पण येतोय ना? येत नाही ना. दुष्काळ सारखंच आहे यावर्षी.
पाऊस गेल्या वर्षी-
स पूर्ण असहाय होऊन गेलेले तर पाणी दा- आणि येत. थोडंफार दाखवत अजून ते भार वगैरे लावले ना? पुन्हा खाली चालल जातय. हम्म त्याच्यामुळं हा तेच ना मग. पाऊस, आम्हाला वाटल पाऊस येऊन जाणार. मग कामाला लागावं लागेल. म्हणून बंद करून टाकलं- त पाऊस पत्ता नाही आता.
आमचं तर- आम्ही -म्हणजे माझ्या वडिलांना बोलवलं होत ते- विहिर नाही का हे करतो अगोदर खोदण्याच्या अगोदर ते हे करतात. ते नारळ वगैरेच. काय असतं ते? हम्म ते- केलं मग तेव्हा मग खंणली होती तर किती पंच ईस्ताज फूटमध्ये विहिरला-
पण दाखवत आहे नी पण तिकडं कसं तिकडचे लोक थोडे चांगले नाही म्हणे. पुढे -हे झा झालं.
हम्म.
तरी पण दाखवतच होते. पण आता झालं म्हणे या वर्षी. तोपर्यंत तो वय ब - यंदाचं करून टाकू. पुढच्या वर्षीच करू, कारण की त कामच लागणार आहे, होणार पण मग या वर्षात- आता पाऊस सुरु होऊन जाणार दोन तीन दिवसात. म्हणून काम बंद केलं तर तिथून पाऊस नाही आला.
हम्म.
मग कसं पाऊस पडला की ते मग धुसरं, ते टॅक्टर वगैरे जाणार नाही. माती होऊन जाणार ना, म्हणून बंद करून टाकलं पावसाचत दोन तीन दिवस दाखवत होत ना? येणार येणार म्हणून, म्हणून बंद केला पण काय पाऊस- काही आज आजचा वातावरणच थोडा वेगळा आहे. नाही तर काय इतक्या दिवस तर वाराच होता.
हो ना ते तर आहे तेचं तर प्रॉब्लेम आहेना आ आपलं काय करायचंय आपल्याकडेच पाणी पाणी भरून म्हंजे जेंव्हा हम्
सीमाताई
आली होती ना आज ईकडे आज आमची मिटिंग होती ना. हा आमच्या शेतीच्या... गटाची मिटिंग होती ना.
हा का
हो आमचं काय म्हणजे आमच्याकडुन काम करून घेता. आणि डायरेक्टर सांगतात की काय कामं करत असं
हा का
काय करायचं मंग चालूं द्यायचंय नां आप आपलं.
डाटा भरला गेला.
माझं दोन हजार बावीस तेवीसच आहे मंग शोधून शोधून ल्यावा लिवालाग म्हणजे
बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस
नाहीं नाहीं फक्त तेवीस चोवीसचच आहे. म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीस आणि चोवीस आणि पंचवीसच आम्हीं भरलेलो आहे मंग
हा हा हा तो भरलेला असं तील ना, मंग जुने तुम्हीं जेव्हा लीहालागले तेव्हा ऑनलाईन डाटा वगैरे नसेल ना?
हा तेंव्हा आम्हांला कुठं मालूम होतंय असं होणार आहे असं.
हा हा त्यांच्या मुळं